हॅलो हा हो नमस्कार तुम्हाला पण माझं
हा काय नाव तुमचं काय नाव तुमचं रंजना आणि कुठून आहे तुम्ही नाशिक कि नाशिक ना अच्छा अच्छा मी पण नाशिक मी अशोक स्तंभ अशोक
ओक अच्छा अच्छा हा म्हणजे जवळच आहे काही जास्त लांब नाही आपल्याला मी होत जर नाशिकला म्हणजे ओझर वरून बोलते
अच्छा अच्छा बर बर
म्हटलं बटाट्यापासून काय काय पदार्थ होतात वगैरे अ माहितीय म्हणजे पाव वडा वगैरे वडा देत आहे आणि बटाट्याचा पराढा कसा करतात तुम्ही
बटाट्याचा पराठा का हा आम्ही तर बटाट्याच्या पराठ्यांमध्ये ना थोडे वाटाणे पण घालतो हा आणि नुसत बटाट्याचही करते आणि नाही बटाटा आणि वटाणा
त्या आणि
वटाणा वटाने असं दोघं घालूनही करते आणि नुसत बटाट्या हो, हो हो हो कारण की माझ्या पोरांना असं वाटना आवडत नाही अजिबात मग ते याच्यामध्ये स्मॅश केले त्याला असतो त्याच्या पोटात म्हण मग तसं करणे बटाट्याच्या पराठ्यामध्ये आपल्या मी हिरवी मिरची बारीक करते ना तेव्हाच कडी पत्ता त्याच्यात टाकते म्हणजे तोही बारीक होऊन जातो म्हे मग तो तोड
हा म्हणजे तोही खाल्ला जातो अच्छा नाहीतर इ तरर वेळेस तसे सगळे जण लहनांपासून मोठे तो कडीपत्ता दिसला की साईडला काढतात
साईड काढतात असं
हो तेच वाटून तरी कस म्हणजे तो पोटात जातो खाल्ला जातो आणि असं आहे ना
आपलं गव्हाच्या पिठाचच
हा हो का हम् ह्
बटर जस पुरण भरत तस हॅलो ह हॅलो येतोय आवाज मला आवाज नाही येते काहीच हॅलो